तर आवाज एट काावाज
हो आवाज येते ना बोला ना
काही कॉल केल तर तुला काय रिंग जाते उचलतच नाही तू
मी ते आहे चत्रसधी पा वाटच पाहतय मी
अच्छा
हा
नाही मी कोल बोधिकाच होमवर्क सुरू आहे सध्याता
बापर शाळा कोणती ठेवली हो
शाळा तिथंच ठेवली आपल्या लॉयन्सलाच तिथल्या ते टीचर बोलले सर करतो कोण आ्ी तयारी हॅलो हॅलो कटका बकू हॅलो